हॅलो हॅलो हा लागला कि फोन
हा
तेच मी
तर
सेव केले मी माझं बहुतेक चुकून दुसरा नंबर कॉल केला माझे मिस्टर मिस्टेक झाली काहीतरी हा काय जेवला?
हो हो जेवण झालं तुमचं हा झालं जेवण तुमचं? हो तुम्हाला मुलं? अरे बाप रे उशीर झाला की हा उशीर झाला म्हटलं जेवायला.
होय मुलं आहेत ना लहान त्यामुळं चाललंय दम आगाऊपणा करतात जर असं चाललंय त्यांचं दमवायचं चाललंय.
हो किती वर्षा
तुम्ही कुठे बाहेर गेलेला का हॅलो मुलं आहेत कि हा हा एक दहा वर्षाचा आहे एक दीड वर्षाचा आहे.
होय हा हा हा हो हो घरीच असते. हा हा घरीच असते हो हा
हा हा
बाकी काय तुम्ही बाकी काय काम हो हो तुम्ही बाकी काय काम करता का?
नाही नाही घरीच असते घरीच असते. ते मी हा लहान आहे ना मुलगा दीड वर्षाचा आहे.
हा
त्यामुळं घरीच असते. हा तुम्ही काय करताय बाकी दुसरं?
दुसरं काही नाही माझी शेतीच आहे.
हा हा हा हा शेती आहे होय हा मग शेतामध्ये जाताय?
हो पण काय काम नाही आहेत शेतामध्ये आता सध्या
हा हा हा हा हा
पाऊस नाही आहे ना त्याच्यामु शेतामध्ये काही काम नाही आता.
हा हा, तिकडे पाऊस वगैरे आहे काय चालू.
नाही नाही नाही पाऊसच नाही इकडं.
नाहीये पाऊस.
नाही नाही पाऊसच नाही इकडं.
आमच्या इकडे आहे पाऊस आहे आमच्या इकडे.
होय,
हा, आणि काय बोल.
मला दोन मुलं एक मुलगा एक मुलगी मुलगा हे आ ''--'' अकरा वर्षाचा मुलगी आहे पाच वर्षाची.
हा शाळेला गेले असतील.
हो हो, शाळेला.
हा हा हा,
हम्म,
तेच बोला.
बाकी काय
बाकी काही नाही चालय निवांत धनश्रीची ओळख कशी?
माझी स्कूल फ्रेंड आहे धनश्री.
स्कूल फ्रेंड आहे काय?
हा,
हा हा हा हा,
दहावी पर्यंत आम्ही एकत्रच होतो ना.
हा हा हा हा, आता तुम्ही कुठे तिथेच राहताय तिच्या इथेच आहे.
नाही नाही मला दुसऱ्या गावी दिले. सासर माझा दुसरं आहे.
हा हा हा हा हा हा हा हा, हा हा, आणि काय मग? मुलं शाळेला गेली असतील. हॅलो, मुलं शाळेला गेली असतीलं. हा हा, आवाज येत नाहीय तुमचा आवाज अडकळतो थोडा थोडा. हॅलो हॅलो,
रेंज नाही आहे इकडं.
हा हा हा हा, रेंज नाही आहे का हा बोला की,
हा रेज''--'
हा, रेंज मध्ये या की थोडं.
हा,
हा, मगासपासून येत होता एकदमच अचानकच हा, बोला हा आता येतोय. आवाज हा ह, आणि काय मग. घरी काय आणि दुसरं काय करताय काय? हॅलो,
बाकी काही नाही बाकी काय नाही करत हो.
हा हा, सासू सासरे.
नाहीत सासू सासरे वारलेत.
हा. हा. हा. एकट्याच आहे?
हा एकटीच हाय.
हा. हा. हा.
मिस्टरांची आजी तेवढी आहे.
हा. हा. हा. हा.
तुमचे सासू -सासरे.
आमचे सासरे वारलेत, सासू आहेत कामावर गेल्यात.
होय.
सासूबाई जातात कामावर. होय.
हू. हू. हू.
गेल्यात त्या.
मिस्टर.
धनूने काय कॉल केल, धनूने काय कॉल केलेल्या.?
हो हो केल, केलता कि सकाळी. हा तिनेच मला सांगितलं. तेच म सांगितलं. तू तुम्हांला तुमचा कॉल येईल म्हणून.
हा हा ह ह ह मला पण तीने आज सकाळीच कॉल केलेला मग मला म्हणली नंबर वगैरे देतो तु कॉल कर म्हणून मग का बर म्हंटलं करते. हा आणि काय मग पाऊस नाहीये तिकडं, कुणीकडं पाऊस नाहीये तो?
सांगोला.
हा, हा, हा. तिकडं पाऊस कमीच असतोय ना?
हा म हिकडं पाऊस कमीच आय.
हा, ऊन वगैरे पडलंय काय?
सारखंच झालंय.
हा, हा, हा, हा.
पण पाऊस येत नाही.
आमच्या इथं आता आहे आठ दिवस झालं सुरू झालाय पाऊस. आमच्या इकडे तरी कुठं होता, नव्हताच पाऊस.
हो इकडं पण नाही, अजून पण नाही पाऊस.
हा, हा, हा, हा. तिकडे काय तुम्ही शेती म्हणजे हे करत असशीला डाळीब.? ब वगैरे, द्राक्षे वगैरे ना सांगोलाच्या तिकंड.
डाळिंब जास्त असतात, पण आमची नाही आमची होती बाग आम्ही काढून टाकली.
हा, हा, हा, हा.
मग आम्ही असं रेगुलरच असं गहू, मका, ज्वारी, बाजरी.
हा, हा, हा, हा. तिकडं स्वस्त असतात ना द्राक्ष वगैरे.
हो, हो हिकडं द्राक्ष. मिरजेकडे द्राक्ष असतात भरपूर. इकडं डाळिंब जास्त हायेत.
डाळींब काय? हा हा आमचे पण पाहुणे सांगोल्याच्या इथं आहेत, म्हणजे आमच्या वहिनींचे, मावशी वगैरे आहे तिथं.
ह, ह, ह.
सांगोल्याचे इकडं तेचे पण डाळिंब्याच्या बाग वगैरे असतात.
हम्म, इकडं डाळींबर च. भरपूर प्रमाणात उत्पादन आहे ना.
हा.
त्याच्या,
हा हा हा. तेच म्हंटलं. आणि काय मग.
काही नाही बाई. तुम्ही अ पंढरपूरला कधी येताय काय नाही.
हा पंढरपूरला वगैरे असतोय, पंढरपूर, सोलापूरला. ई इकडं आपल्या, तुळजापूरला. हा. असतोय आम्ही. तुळजापूर आमचं हे आहे ना. आमची कुलदेवीये. हा.
आमची पण तीच कुलदेवीये.
होय. आम्ही तिकडं वर्षातून पंढरपूरला वर्षातून एकदा असतोय. मग तसंच तिकडं आलं की, आ अक्कलकोट परत आपलं तुळजापूर वगैरे सगळं करतोय मग.
हम् हम हम् हम.
पंढरपूरमध्ये बसतीला असतोय एक दिवस.
व्हय.
भक्ती निवास मध्ये हा, तिथं वसती टाकतोय आणि तुम्ही इकडं कधी कोल्हापूरला वगैरे इकडं.
हो येतो कि तिकडे सुट्टी असली असेल तरचं नाही तर नाही.
हा हा.
हम्म.
आता सुट्टीला आलेला की नाही. माहेरला.
नाही दोनच दिवस आ
हा हा हा हा. मम्मी वगैरे काय करत्या घरी मग. घरी असत्या, मम्मी वगैरे घरी
हा घरा
हा हा हा हा. हा हा, थोडं रेंजमध्ये या की आवाज इना.
हॅलो हॅलो हा बोला. हॅल
थोडासा कट होतोय.
होय इकडं रेंजचा प्रॉब्लेम आहे ओ जरा.
हा हा हा हा. अ एकदम याय लागला की व्यवस्थित येतोय आणि एकदमच अचानक मध्येच हे होतोय. आवरलं सगळं घरातलं.
हॅलो‌.
हॅलो. हा सगळं आवरलं, आवरलं सगळं.
हा ह, आमचं पण आवरलयं आता जेवायचं फक्त राहिलय तेवढं.
हा हा हा, मुलं झोप जास्त कड कडपणा करत्यात वाटत.
हा, मुलं असतोय अगावपणा मुलांचा, जास्त दमवतात मुलं. मुलांच चालूच असतंय, होय. चालु असतंय, होय. आता एक बारका झोपून उठलाय. आता बघूया थोड्या वेळाने झोपतोय की काय करतोय.
एकदा झोपल्यानंतर मुल नाही त मुलं नाही झोपत, एकदा झोपून उठली की.
होय ते घरातली काम, परत ते मुलांचं, म्हंटल्यावर आवरायचं वेळ होत ते आवरायला मला पण.
होय.
हम्म, त्यातून आता आवरलय थोडा वेळ झालं आता त्याला खायला बारक्याला घालायचं वगैरे मग जेवायचं, मोठ्याला वाढायचं जेवायला, चालूच असत.
हो, मग काय?
हा.
बाकी.
आणि काय मग, होय निवांत.
हम्म-हम्म.
ती हम्म, आणि काय मग, मुल आता काय पाच वाजताच येणार.
हो-हो मुलगी माझ्याजवळ आहे. मुलगा वडिलांन जवळ आहे माझ्या. आई जवळ असतो, तिकडं हाय.
हिकडं इकडं असतो इचलकरंजी ला? हा-हा-हा-हा. इचलकरंजीलाच, हा-हा-हा. मुलगी जात्या काय शाळेला?
हो-हो जाते की सकाळी जाते. नऊ साडेनऊ वाजता जाते.
तालमित. हा चालतेय चल, ताई आणि थोड्या वेळानं करते मी थोड्या वेळानं कॉल तुम्हाला? हॅलो, हा-हा-हा-हा जे कोण आहे. आजुन किती फण आहे मम्मे, फणस हाय.